हा आवाज येतोय का. हा नमस्ते.
हो येतोय ना माझा आवाज हो ठीक आहे ठीक आहे.
म्हटलं निसर्गामध्ये खूप सारी झाड आहेत त्याचा उपयोग आपल्याला होतो म्हटलं.
हो ना बरोबर आहे की.
हो
वेगवेगळ्या हा वेगवेगळ्या औषधी वनस्पती हो.
कोरफड बघितली अजून कोणती कोणती आहे?
अजून बरेच सारे आहेत की. आपण ह्याची आहे पुदिना वगैरे पुदिन्याची पण चटणी करतो की आपण.
हो पुदिण्याचे पण करतो.
हा ते इडली डोश्याच्या ह्याच्यामध्ये पण युज करतात की त्याचा थोडासा पुदिना वगैरे टाकतात की
हो त्याच्यामध्ये टाकतात. मला ज्यूस वगैरे बनवतो त्याच्यात पण टाकत लिंबू पाणी बनवतो बघा
हो उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये. म लिंबू पाण्याच्या ह्याच्यामध्ये पण टाकतात. ते हो
गारवा भेटण्यासाठी. शरीरासाठी
हा कारण ते नावच आहे ना त्याच मेनथा इंग्लिशमध्ये वगैरे मग त्याच्यापासून ते थोडस असं वेगळीच त्याचा औषधी वनस्पती ना वेगळाच सुगंध येतो त्याचा थोडा.
हो वास- छान येतो पण त्याचा वास आवडतो मला.
हा पुदिन्यामध्ये ते मेनथॉल घटक आहे ना.
हम्म.
मग त्याला ते वेगळाच, सुगंध आणि ते थंडवा देणारा तर त्याचा गुधर्मच तसा आहे. हा उन्हाळ्यात जास्त वापरतो. आप- पण ते शरीराचा आपल्या तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा आणि पचनक्रिया पण त्यांना सुधारण्यासाठी. म्हणजे- उपयोग होतो. त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ते पुदिण्याच ते वेगवेगळे मिळतात बघा जिरा पाणी म- जिरा पाणी पण मिळतं असं बॉटल त्याच्यामध्ये तर ते पुदिन्याचाच वापर केलेला असतो.
हो बरोबर.
हा हम् आता ते गॅसपचन पोर्दुकी झालं तर ती म्हणजे जास्त गुणकार्य आहे पुदिन्याचा रस आणि असं म्हणतात की जेवणामध्ये पण पुदिण्याचा जरा वापर केला ना तर भूक वाढते.
अच्छा.
हो हो म्हण ते चटणी करतात ना त्याची. चटणी म्हणून तर हा ते आपण जसं जवसाची चटणी वगैरे असं शेंगदाण्याची चटणी करतो. तपू देण्याची-
पुदिण्याचे पण करतात हो माहितीय
तुमच्याकडं ते करतात का त्याची चटणी
हो आमच्या तर करतात ना ते आम्ही चटणी करून सँडविच वगैरे कधी बन मग त त्याला लावतो पुदिण्याची चटणी टोमॅटो सॉस वगैरे पटेटीची भाजी वगैरे टाकून त्यासोबत आणि कधी कधी असे नुसते पण खातो
हा तेच म्हणलं बऱ्याच ठिकाणी जेवणामध्ये पण त्याचा वापर केला जातो आपण कस ठेसा वगैरे करो ना ठेचा खायला तशी पण करतात बऱ्याच ठिकाणी भूक वाढवण्यासाठी म्हणजे पाचनक्रिया सुधारते आणि भूक वाढते त्यानं आणि उन्हाळ्यात तर त्याचा नैसर्गिक थंडावा मिळतो म्हणून त्याचं सरबत वगैरे करून पितात अ बर्फ वगैरे टाकून जिरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो.
त्याच्यामध्ये हे पण टाकतात ना ते उन्हाळ्यामध्ये सब्जा पण खाल्ला जातो ना पाण्यामध्ये भिजून ते पोटाला आराम भेटतो त्याच्याने सिडिटी वगैरे होत नाही थंडावा मिळतो हे ना
पण असतात हा ते दोन तास जरी भिजवले तरी चालतंय ते सब्ज्याचे बी ना
हम्म त्याचे पाणी पाण्यामध्ये टाकून प्यायचं मग ते भर छान लागतं. आपल्या पोटासाठी चांगलं आहे बोलतात.
हो हो हो मी काही पिली नाही पण दुसरे पिता पिताना बघितलेले ते सब्जा ते बी अ समजाचे बी नाही आहे पिली मी कधीचं पण बघितलंय असं की म्हणजे ते भिजवतात दोन तास वगैरे एक तास जरी भिजवलं तरी चालतं पण एक तासाच्या म्हणजे पुढं भिजवतात बरेच जण
हा ते जास्त भिजवलं तर उलटं चांगलं असतात काय काय लोक काय करतात. कि आदल्या दिवशी म्हणजे रात्री पाण्यामध्ये भिजून ठेवतात. आणि सकाळी उठून मग तेथे पाणी पितात
ते रात्री भिजूनच पीत होते आमच्या तथ शेजारी एक जण त्याच्यामुळे माहित आहे मला हा हा
हो नाही चांगलं असतं ते पोटासाठी ऍसिडिटी वगैरे होत नाही. आणि मेन म्हणजे ना ते उन्हाळ्यामध्ये ते खाल्लं पिलेलं त्याचं पाणी चांगलं असतं
हा ज्याला गरमीचा त्रास आहे उष्णतेचा हा उष्णतेचा त्रास आहे ते पितात ना
हो पितात ते
आणि पुदण्याची पान जर आपण चावून खाल्ली ना तर ती जरा उग्र राहतेत असं म्हणजे चावून खाताना आपल्याला असं भाजल्यासारखं होतं. तोंडाला म्हणजे हा तिखट लागतं ते तर पण ती असं आपल्या तोंडाची दुर्गंधी ते दूर करत असं बॅक्टेरिया वगैरे हा परत त्याच्यामध्ये ते बॅक्टेरिया नष्ट करायचा महत्त्वाचा गुण आहे. समजा कुणाला जर असं ताप आलेला असेल डोकंदुखी वगैरे म्हणजे चिडचिड होती ना असं डोकंदुखी ते तणातणाव कोणाला कोणाला तर ते पुदिन्याच्या पानाचा असा म्हणजे वास जरी घेतला का तर ते म्हणतात बरं असं डोकं दुखी ते थांबते म्हणून. ह्म पुदिण्याच्या पानाच्या हेने हा वास आणि नुसत्या म्हणजे खात वगैरे काही नाही तसं पण वास वगैरे ते झेंडूबाम वगैरे त्याच्यामध्ये ते मेंथॉलच असतं ना ते हा त्याच्यावर असतात बघा ते कंटेंटस लिहिलेले त्याच्यामध्ये तर हे मग पुदिन्याचच ते थोडं सत्व काढलेलं असतं त्यांनी काहीतरी ती प्रक्रिया करून नाही का करतात तसं रस वगैरे काढून ते गरम करतात. त्याच्यामध्ये काहीतरी असं टाकून काही मग ते बनवत. तर ते त्याच्यामुळे ह्याचच बनवतात ना ते
हम्म.
अ म्हणजे असं बहु अम गुणा नियुक्त आहे म्हणायचं.
हम्म.
आणि चटणी तर कसं कोशिंबीरी पण टाकून करतात ना त्याची को कोशिंबी कोथिंबीर आणि ते पुदिन्याचे चटणी ते रायत्यामध्ये पण युज केला जातो त्याचा.
हम.
उन्हाळ्यात आपण अ लिंबू पाणी. ताक ताक पण पितो ना मग नुसतं कुणाला ताक असं प्याव वाटत नाही ना. उन्हाळ्यामधले हा. मग ते ताजी त्याज पानाचं ते टाकतात असं. कट करून वगैरे औषधामध्ये पण वेगवेगळ्या. सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचा उपयोग केला जातो. उदिण्याचा तेलाचा वापर साबणामध्ये म्हणजे आत्तर् पण करतात त्याच सौंदर्य प्रसाधनामध्ये आणि ते झंडोबाम ते मेंथल वगैरे असतात आता वेगवेगळे बाम निघालेत ना पहिल्यासारखं कुठे एक कच झंडुबाम राहिलाय. तर त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. ते आपण नाही का ते व्हाईट कलरच्या गोळ्या खातो बघा ते पेपरमंटच्या. हा तर ते त्याच्यामध्ये. हा त्याच्यामध्ये जास्त पुदिण्या्याच्याच असतात ना ते जास्त वापरला जातो.
अ ते थंड लागायचं खाल्लं की हे ना.
हा हा हा ते ते पेपरमंटच्या म्हणजेच पुदिन्याच्या गोळ्या असतात त्या
अच्छा.
हा. जरी पुदिना जरी आपल्या शरीरासाठी जरी चांगला असला तरी काही म्हणजे विशिष्ट असं वेगवेगळे काही आजार असतात ना त्याच्या लोकांनी पण ते डॉक् डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खातात. किंवा असा प्रेग्नंट बायका वगैरे त्यांनी नाही असं जास्त खाल्लेलं चालत नाही ना ते जरी हा जास्त प्रमाणात पण झालेला चांगलं नाही आता कोरपड आपला कडीपत्ता हे अस. स जास्त जरी झालं हे जरी अस. का वाटत नाही त्या पण हे म्हणे काय म्हणायचं पुदिना कस थोडा अगोदरच उग्र आहे ना असा आपण एक जरी अस थोडं पान जरी अस खाल्लं तरी असं चरकत आपल्या जिभेला.
हो बरोबर.
हम् म्हणजे असे खूप छोटे छोटे अ आयुर्वेदिक औषध पण आहेत आपल्या बह पण आपल्याला त्याचे जास्त उपयोग माहिती नसतात ना. ह म्हणजे आपण एवढं लक्ष देऊन त्याचा उपयोग. करत नाही. नको त्याची चवच नाही आवडत असं बोलतो ना आपण फक्त आपल्या जेवणामध्ये जास्त कोथिंबिरीचा यूज करतो आपण त्याची टेस्ट छान लागते त्यानं थोडं हे होतं वरणामध्ये पोह्यामध्ये- म्हणजे कुठल्या पण भाजीमध्ये सगळ्या. हं. वरती सजावटीसाठी वगैरे. करतो ना आपण? आणि असं पुदिना वगैरे, असं नाही ना आपण जास्त वापरत. त्याचा.
त्याच्या नाय.
म्हणजे थोडीशी फार असं- पुदिन्याची चटणी सारखं ह्याची म्हणजे काय म्हणे? कढीपत्त्याच्या चटणी सारखी पण पुदिन्याची चटणी वगैरे करून खाल्ली. म्हणजे आजारी माणसांना किंवा सर्दी खोकला झालेल्या त्यांच्या - तोंडाला चव नसते ना. म्हणजे तापी मुळ वगैरे- तर त्यांच्यासाठी पण असं- चटणी वगैरे करून ठेवली. कधी त्यांना असं जेवताना खाल्ली थोडस- त्यांचं आपण आरोग्य सुधारू शकत.
हं हं. खायला पण छान लागते ती. हम्म. चालतय मग मी आता फोन ठेवते घरातली काम करते. नंतर करेल तुम्हाला.
चालेल. चालेल मग. राती बोलूया. नाही मग- उद्या बोलूयात. नाही रात्री मी तुम्हाला दुस- ऱ्या नंबरवर देते. मग त्याच्यावरती क कारण तुमचे आता पाच कॉल झाले तते. च्यावरती.
अच्छा. ओके ओके. चालेल हा हा.
ठीक आहे. ह.
ठेवते बाय.